हॅलो
हा काय करताय
काय ग काय नाय आता जेवण करेल.
आ का लवकर सुटून आलता का ग क्लास
नाही ग एक क्लास वरून येऊन गेली मी
आबो
डोकं दुखत होतं पई एकदम आणि असं वाटत होत आता पिरियड आलेच आहे असं
ह
म्हणजे वाटत होत मला आलं पूर्ण पाय बिन ते नुसते क्राईमस येत होते मग म ते क्राईम आता पण हे ताई
बनवा म डेट पंधरा होती ना सोळा पाच दिवस वरच होऊन गेले ना
हा ना
हम हा येतील बितील मग उद्या परवा बहुतेक जाऊदे नाष्टा केला होता का
नाही ग बई का काय ते सोडा आणला होता
हा हा
अग बाई कुठं सारखे दहा वेळेला कुठे ठेवता सकाळी
त्यांचा तो एक दिवस ठरवलेला असल त्यांनी
हा नाही मला ठरवलेला दिसतो की पास्ता खूप दिसतो म्हणजे डायरेक्ट जेवणा मध्ये
अगं त्यांना म काय दोन टाइम काही राहत असेल स्नॅक्स मग काय आहे करून घ्यावा पास्ता दोन टाईम स्नॅक्स द्यावा लागतो ना त्यांना
म्हणली बाई कायतरी आणतो
असं खा मन नाही राहता
त म्हणे एक दिवस एक दिवसातून आड नाय त्यांना
त्यांना बनवायला काय हरकत नय्याय अगं पण असं बनवायला हा पण काय आहे तांदूळाचे आयटम हे पख बेसनच हे ते ते एवढं म्हणजे थोडी ते महाग हे असतं बनवायला पाहिल तस त्यांनी पी. जी ला पण काय लागतं नुसतं पीठ
मागवाव लागत मागवलाय
हा नाहीे ग तसं बनवू शकतात हे पण
लागतात
तेचना शिजवाव लागाल आस परतवता मिहिर काय करतोय काय गोट्या धुतोय धुतोय ते येड्या सारख्या नको नको ना येडा काय ग मी पण लेक्चर ऐकायला बसत होती म्हटलं मग तुझा मॅसेज आला लगेच लेक्चर म्हणजे विड ऐका कधी करंट आहे हा झाला मम्मीने भाजी केली म पोळ्या शिकू लागली मम्मीला पण बरं वाटत नाही दवाख नाही गेले होत मम्मी इंजेक्शन घेतलं
बदल
अम काय असं डोकं दुखत होतं ना अंग पण गरम होतं ताप होता एकद आस गळ्यासारखं वाटत हा म इंजेक्शन म्हटलं इंजेक्शन घेऊन ये तर डॉक्टर पण संध्याकाळी नाईज येतो ना
पडून जा आ
तेच ना म इंजेक्शन घेऊन आली लवकर स्वयंपाक केला. हा म आता गोळ्या घेतल्या गोळ्या घेऊन घे म्हटलं. झोपली म आता. मी बसे ल. अय आंग पुसायचा रूमाल आहे ना तो आमचे चाळे करतो आ त्या कॅरमच्या गोट्या धुतोय आणि त्या पुसतोय त्याच्या आंग पुसायच्या रुमालानी येडा गधड्यां
काग
अ ना काही पण सुचतन बांग्यांला हम्म जावून गोळी वगैरे घेतली का म तू डोक दुखायची.
ते काय खर नाय ये.
आ जाऊय घेऊ
ती एक संपलीेत विचारते कागड त्याच्या म
ते जा जाऊ दे ग हा झोपून घ्यायच.
पिरेड कसंय कसंय जाज -
आं हा ना हा ते मोबाईल पण मोबाईलचां ना ब्राईटनेस पण कमी ठेवत जाय.
हा जवळ पण राहू देत नाय
त हा लेक्चर वगैरे जर काय ऐकत नाही ना ती मोबाईल मध्ये
ऐकते
हा हा
जा आत ठेवतो जाय द लावलेला चष्मा
हा तरी पण ब्राईटनेस असं रीडिंग मोड ला ठेवून द्यायचं.
रीडिंग मोडला -काय वेगळं
हा तेच न गोळ्या काय गोळ्या गोळ्या जेवढ्या गोळ्या घेतल्या तेवढ्या जास्त
चालत तब्बेत तुझी व्हय
गोळ्या त्या गोळ्यामुळे तर शरीराच्या सारखं होऊन जात माहिती आहे का? मं ते गोळ्यामुळे पण तुला पिरियड्स लेट येताय ग म
हूं
हा ग
चपण ते नीट
तरी पण ग ते गोळ्या आग मग पब म्हणजे किती पण केलं तरी काय थोडं फार तर असेल न त्याच्यामध्ये केमिकल पूर्णच थोडे ते आयुर्वेदिक असत म्हणा कारण आता
कसला हाय
ते ना कारण आता असं नॉर्मली पण कोणी आजारी बिजारी पडलं समजा आणि गोळ्या ज घेतल्या ना मग त्या गोळ्या ना गरम पडता. पण नाही पण म लवकर यायला पाहिजे उलट- म लेट नी आल पाहिजेल गरम जा पडत आता काय माहीती जाऊ दे काय
पण - पण
उष्ण उष्णता आणि होते त्याच्याने लडगो जास्त घेरले हा जा त्या्याच्या होत्या ना त्या डोक्याच्या हा कसल्या आ गोळ्या गोळा कसला होताचा
त्याचं.. टक्कर
हा. हा.. त्याच्या होत ना ते जाऊ दे, तेवढा तो.. सात दिवस हा.. आणि त्या घशाचा झाला का पूर्ण संपला कामा
आपल्या... येती एक.. एककारची गोष्ट ती.. ती.. इंटर्नशिप..
हा.. बर..
ह..
हा.. ते ना घेऊन घे जला तेवढ्या
जॉब
हा ना... लागते का की गोळ्यांनी झोप जेवढ्या आहेत तेवढ्या घेऊन घ्या आता नंतर काय घ्यायचं नको. हा..
ते.. काही नाही.
ते ना मी तर बंदास्त करून दिला माझ जेवढाला तेवढा संपवला मी
हा.
जेवढा आहे तेवढा संपवून टाकल्या तर हृ.. तेवढं संपवून टाकलंय मी.. हृ.. मम्मी म्हणे अजून घेऊन घे म्हणे आठ दिवसच्या म्हटलं जाऊ दे ग बाई अजून किती गोळ्या घ्यायल.
तेच ना.. जीवार येते ग त्या गोळ्या खायला.
ह तेच ना आणि मी त्या मग आता गेली होती काल बवा दवाखान्यात ना तर आपण एका दिवसाच्या घेतल्या बाई मी एवढा दोन दिवसाचं काय घेऊ एक दिवसाच तर फरक पडून गेला.
हा.. तेच ना नंतर वाटलं तर घेऊन काय नाही ग बाई नुसत तेवढ्या पुरता फरक राहत त्या गोळ्यांचा पण
ह.. ना बरं झालं माझं चाललं गेलं पण काही झालं नाही मला त्रास नंतर
हा.. म तेच ना.. म्हणजे तेवढा पुरत पडून जातो पण म असं जर काही परमानंट आजार राहिला ना म.. नाही पडत मग
हा.. नाही ग परमानंट ते येतच ते उठून सुटून घ्यावा.
हा.. असं उठलं कामा म हे होईल म्हणे लगेच होतोस केव ना केव त्रास
तेच ना मग.. ल डोकं दुखायचं कोणाच आंग दुखत.. केव्हा- केव्हा येतच ते खरंय.
दुखायचं ते येतच ते काय बिऊन जाव कोणाचं बी
म पेरणा पण जेव एवढे जेवढं पाळलं तेवढं आपलं आपलं पाळायचं चांगलं हा बाकी काय नाही
हम्म..
काय करतोय बया पोरगा.. म पण सकाळी डोकं जड वाटत होतं.
हा का.. अ.. ज आता झोप पर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तुज काही ना काही दुखतच.. ह़..
बघ.. ना.. आज वीस तारीखे हून गेली ना ग आजची. हृ..
का हो बापपाचच दिवस आहे ना ग
हो तेच सांगते मी तुला
बाबरे
अगं काल गेलो होतो दवाखान्यात मग त्याला सांगितलं म्हटलं अशा अशा कळा निघता ये मग त्याने चेक केलं म चेक केलं त म अजून गर्भापिशवीच तोंड उघडलं नाही म्हणे
असं आहे का
हा म्हणे होतय म्हणे हळूहळू तुम्हाला ना असे म्हणजे आपलं ते मांड्यांच्या गॅप म
हा हा
चणशे क येत राहता मला
हा म ते आता हे होतय नाग स्ट्रेच होईल ना ते पेल विग्रिडल तुझी स्ट्रेच होईल ना आता ती याच्यासाठी
आणि आता
ते आता रेडिओ होत असेल हा मग ते आता रेडिओ होत असेल ना म्हणून
म्हणून आणि असं म्हणजे ना पोट नाही दुखत असं पणच राऊंड राहून ना म्हणजे खालच्या पोटात ना आशा कळा येत
नाही खालचंच दुखेल तुझं जर ते यूटरस आता ते स्ट्रेच होईल ना ते पेलवीक ग्रीडल पण ट्ट्रेचूल तुझ ती हात्ड्या वगैरे
हा खर म्हटलं आणि काही नाही ग अजून तरी मी आता जेवढ्या जेवढ्या पण जणांच्या डिलिव्हरी झाल्या ना
हा
तर सर्व्यांचं म्हणजे ज्यांची ड्यू डेट होती ना ड्यू डेटच्या कोणी दोन दिवसा पहिले तीन दिवसा पहिले किंवा कोणी म नऊ नऊ महिने हा म्हणजे नऊ महिने भरल्यावर तीन दिवसानंतर थांब थांबा एक मिनिटं मी कट करते परत करते तुला त्याच्यावरूनच
काव
चालेल दहा मिनिटं
झालंय का
हा थांब बर परत करते बर होतो का
पण मग कॉल तर चालूय ना गं
नाही ना मग होऊन गेले ना कशाला जास्त बोलायचं मग
हा ठीक आहे
थांब करते